हॅलो.
बोल ना काय चाललय.
काही नाही निवांत.
जेवण वगैरे झालं का?
हो झालं की तुझं झालं का?
हो माझं पण झालं.
मग आज काय हो हो आलं होतं ठीक.
किती वाजता येतो आणि किती वाजता जातय पाणी
नऊ वाजताय ते चार पर्यंत असत की पाणी
जगळं झालं का भरून
हो झाले झाले.
उठलाय हे र थांबाता. जेवणात काय बनवली होती मग आज
आज आमटी चपाती भात लोणचं. पापड
मी पणजी बटाट्याची भाजी चपाती बनवले होते. त्याला डबा पण द्यायचा होता.
अच्छा ओके.
पाऊस वगैरे आहे का नाही तिकडे
इकडे पाऊस नाही अजिबात ऊन पडलय वारा सुटतोय.
इकडे पण आता कडकवूनच पडल. काय दोन तीन दिवस झाला काय पाऊसच नाही काय नाही आठवड्यात तर नाहीच आहे पाऊस
पण मुंबईला पाऊस चालू होणार आहे म्हण की पाच दिवसांनी
पण अजून पण काही झालाच नाही की कती एक आठवडा झालं पाहच नाही.
काल ऐकले होते पाच दिवसांनी चालू होणारे म्हणून परत पाऊस
बघू आता कधी चालू होतं तेव्हा खरं.
पल झालं पाहिजे.
आज डगूला घेऊन जायचंय सुवर्णप्राशन आहे तचं आज
किती वाजता.
संध्याकाळी आता दादा आल्यावर साडे आठ.
त्याच हा लवकर आहे त्याच येत आहे. साडेआठ पर्यंत जाऊ म्हटला होता त्यानी
त्यांच्या छोट्या बाळाला त्या
सिया गेली आता प्रिओ आहे.
हा हा. पिऊला पण द्यायचं असेल की
हा तेच की सोळा वर्षापर्यंतच्या पोरांना देऊ शकतो ना मग पी ओ पण आहे.
हा.
त्याला पण द्यायचं आहे.
इथे तर झाडं नुसत वाळून चाललेत.
याला कसं यायला वेळ लागेल त्यांनी म्हंटलं दादा येणार असेल. तर घेऊन जात आला म्हणून
बरं होईल तर घेऊन गेली तर लवकर तर होते साडेआठ ला बंद होत ना त.
डॉक्टर आहेत ओळखीचे त्याच्या
हां.
त्या जरा त्याने कॉल वगैरे करून सांगतय त्यांना
नाहीथ तरऊन एवढं पडाय लागले की रोज उकडते.
उन्हामुं घामाचं वगैरे पण त्रास होते.
ह
याची पण म्हणून डुगूची झोप वगैरे होत नाही. उन्हामुळं दाताचा त्रास व्हायला लागलाय त्याला
हम्म.
मग काय नवीन काय काय मैत्रिणी वगैरे भेटलंय का नाही.
आज आहे की पवन कुमार च ओपनिंग आहे म्याशी कॉल केली होती ती. ये म्हणून संध्याकाळी.
जाणारस का उद्घाटन समारंभाला.
जायचं चाललंय पण कोण कोण येणार आहे काय माहिती कोण मेसेजेस करेना की फक्त. काल तेवढं बोललेत सगळे ज येतो येतो येतो करून.
सगळेजण म्हणून ठरवा आणि जाऊन या.
हो हो.
मग त्यांच्या इकडे भारतीय विद्यापीठकडे अ शाखा होती त्याचं काय झालं.
तेच रिन्यू केलंय त्यांनी आता
तिथेच केले तर म मला वाट.
नाही नाही अ नवीन जागेवर तीच केले त्यांना ती पुरत नव्हती जागा आधीची.
मग आता मोठं केला असतील.
हा. आधी दावत चौकात होती ना दावत चौकातून आता पुढं आणले थोडस. आणि एक्झॅक्ट भारतीय विद्यापीठच्या समोर जे नवीन बांधकाम चालू होतं बग स्वतःच्या साईड ला.
हा हा ते त्यानीच घेतलीय का जागा.
ते त्यांनीच घेतली आता मला कळालं मी म्हणलं अगं तेू दिवसालं बांधकाम चालू होत. मग ती म्हटले की तेच.
त्यांच्याकडे काय काय मिळते.
कचोरी दही वडा मिसळपाव. पावभाजी बर्गर फ्रेंच फ्राई..
चव कशी आहे म्हणलं त्यांची.
चांगली मला तर आवडली.
मला पण जायचं एकदा आल्यावरती बघू आता तिकडं.
मला तर बाकीचे कुठलेच आवडले नाही मला त्यांचीच आवडली मिसळपाव मी जोगेश्वरीची पण खाल्ली होती पण एवढी काही नव्हती खास.
आणि आपलं सोलापूरचा वडापाव फेमस आहे तो आहे का तिथंच.
आहे की
तिकडे पण जायचं होतं मला बघू आता
सोलापूरचा पण आहे परत अजून ते स्वादचा पण आहेच की आपला
हो तो पण आवडलेला
तर डडीमारडच्या समोरच्या काकांच
खूप चालू झालेलंत वडापावचे दुकानं इथं. इथे एक नवीन चालू झालय दवत. चौकाकडे जाताना तो पेट्रोल पंपाच्या पुढे एक म्हणजे गाडा थांबतोय. मुलगा आणि त्याच्या पप्पात वटत.. वंदन म्हणून काहीतरी हे चालू झालंय गाडा. त्यांच्याकडे पण भजीपाव वगैरे असं आहे.
आता आल्यानंतर एकदाशी जाऊन येऊयात तिकडं
हम्म
हम्
भरपूर होत आता खाऊ गल्ली तर खूप वाढली डेमाडच्या समोर तर रात्री इतकी जा गर्दी भरली आहेता
कारण तिकडे छोले बटुरे छोले बटुरे वगैरे पण चालू केलेत ना त्यांनी आता तिथं आणि लोकांना कसं बाहेर पडायला आवडतंय खायला वगैरे लोक आता चवीचं खायला बाहेर पडतय
थंडी मच्या इथं जास्त गर्दी होती आता मोमज चालू झालंय तिथं नाही चालूच आहे किथे पण
न लास्ट टाईम काहीतरी बंद होतं ना शेवटी आपण एकदा गेलतो तेव्हा
नाही आता परत चालू झालंय तिथं पण वाढली खाऊ घल्ली तेवढी सगळं
आणि ते गौरीपावभाजी कुठं गेलंय
आहे की तिथेच त्यांचं तिथलं तिथं तेवढंच आहे सगळ्यांचं फक्त किथ हो मैदानाच्या इथं वाढलंय अजून नवीन नवीन काय काय चालू झालंय आणि आपले इथं पण नवीन चालू झालेत काय काय
हरबाईच्या समोर आपणथ गेलो होतो तेो ए का
हा
ह
सोलापूरचं ते फोटोच सेशन वालं
तेच तिकडचच कारण तिथे आपण जेव्हा गेलतो तेव्हा बंद होतं ना
हो बंद होत आता चालू झालं आता म्हणजे ते पूर्ण खाऊ गली एरियाच करून टाकलेत त्यांनी तिथं
तेच ना आपण बघायला जाऊयात एकदा तिकड काय काय चांगलंय काय काय नाही
हम्म जाऊत की
सोलापूरचं विमानत चालू झालंय ना
चालूठी पण काय माहितीय आता चालू नाहीे वाटत काहीतरी गोव्याच्याळ बंद केणार करणार आहेत त्यांनी
का पण मध्येच काय झालं आता
जास्त लोक जात नाहीेत ना प्रवास करत नाहीय त्यामु त्यांना परवडलं पण पाहिजे ना पैसे द्यायला.
लोकांना पण तिकिट काढायला परवडलं पाहिजे कारण आता एक
जास्त लोक जाणार आहे आपल्या इथून नाही सोलापूर वून जास्त करून पुणे मुंबईची लोकल जातात तिकडं आपली कशी कामानिमित्त मी ब्रिटन किंवा कोणतरी अचानक इकड आलं असेल तर ते येणारेच जातील रिटर्न.
आपल्या इकड कसं अजून तरी लोक सगळे म्हणजे सोलापूरचे लोक सगळे पुण्या मुंबईला. स्थलांतर केलेले आहेत
हम्
नोकरी निमित्त सगळेजण तिकडे आहेत त्यामुळं त्या लोकांना पण परत गावाला यायलाच तुधा जमत नाहीये
ते आहेच पण आपल्या इकडे कसं सध्या एवढे पण काय वर्दळ नाही आहे लोकांची कि लोक जातील रोज उठून त्यामुळे मग ते काय व्हायला लागले ते रोज रोज नाही बनले तरी उभं सात ते आठच प्रवासी जातात
ते त्यांना नाही भे होत की परवडत नाही जायचं
त्यामुळेच त्यानी ते बंद केलं असेल
हम्म मग आता बहुतेक अजून चालू करणारच वाटतं एक ऑगस्ट पासून परत
बघू की तिरुपतीच झालं असत तर आपण गेलो असतो एकदा.
तिरुपतीचं चालू आहे वाटतं
आपल्या इथून कुठं चालू होतं काका तर बोलला होत की नाहीे
आपल्या इथून चालू आहे वाटती ग ती ते मध्ये होती ना. म मंगळवारी आणि शुक्रवारी काहीतरी.
कारण काका बोलत होता ना ती चालू झाली तर त्याला जायचं होतं म्हणून एकदा तिरुपतीिला.
आता त्यांनी ऑगस्ट मध्ये तर आपल्याला जायचंच म्हणत होता. सगळ्यात जाऊ म्हणून मिळून काय करते टयम येत आता. पण ऑगस्ट मध्ये जमत नाही सगळ्यांना सुट्या पाहिजे की.
तेच ना आता कारण यांची पण लोक अदालत आहे ऑगस्ट स. सप्टेंबरमध्येध्ये त्यामु तर आम्हाला काहीतरी नऊ तारखेला आली वाटतं ना दुसरा शनिवारी आहे वाटत
हो दुसऱ्या शनवारीच येते.
त्यामु मग ते झाल्याशिवाय तर आम्हाला तिकड येता पण येणार नाही.
हा पण तू लवकर आली तर बरं होईल ना कारण आपल्याला अजून सगळं इथं. शॉ म्हणजे सगळं बघायचंय.
माहिती आहे पण आता कसं ख त्याच्या जेवणाचे हाल होतात ना इथं.
जेवणाचे हाल होतातच आणि आता कुठेच काय जेवण पण भेटत चांगलं
तेस्तामुळच पण झालं तर मी सांगतेच तुला तिकीट वगैरे काढलं तर
सां
चालेल मग हो चल ठेवते मी बोलूयात नंतर
हो बोलूयात आता पहिला आवरून घे सगळं
हो हो हो चालतय आवडतेय आता चल मग ठेवते हा बाय